हॅलो! हा बोलान
बोला, बोला, बोला आता आला छान छान काय चालंय म? आज काय बनवलं?
आज, हं हं आज मटाची भाजी पोळ्या
आरे वा! वा, वा
ह् आणि भाकरी बाजरीची भाकरी खातो ना आमी इकडं चमंगला बाजरी जास्त चालते आमची
आता उन्हाळ्यात थोडंस बाजरी गरम राहते ना? हिवाळ्यात खूप खातात बाजरी
हावं नायी आम्ही लहानपनापासून बाजरी खातो ना म आम्हाला काही वा तट नाही तिच्या एवढं त्रास नायी होत आम्हाला लहानपनापासून आईकडे बाजरीचं होतीना, आणि त्यांच्या शेताच्या विकायचंय? मग त्यांना कुठणं? हो, मग ते वर्षभर चालायचे
हम्म आम्ही खास ते हिवाळ्यात खूप खातो भाकरी, म्हणजे बाजरीचं जास्त करून
हो का?
हम्, पोरांसाठी कधी ज्वारी वगैरे आलटून पालटून
हम्, हं हं
आम्ही दोघं मात्र बाजारीेचं खातो
नायी म इकडे आम्ही ज्वारीच्या भाकरी नायी खात हे नायी खात म ते कस तोंडाला चव लागलीच नायी तिची लहानपणापासून हं मग ते ज्वारी ची भाकरी मग ते पोळी सारखीच लागते
हं हं हं आमच्याकडे चपात्याचपा चपात्याच पोरांना लागतात, पण म्हणलं अरे, आपलं अन्न नाहीये चपाती जड असते
हो हो
भाकरी खावा
आणि नायी का? हे जे गहू असत ना हे आपण नवे न खाता जुने करून खायचे पूर्वीचे आजी आजोबा होते ना? त्यांचे जे धान्याच्या कोठा म्हणायचो ना आम्ही हा त्या कोठ्यामध्ये ना? दोन, दोन, तीन, तीन, वर्षाचे गहू भरून ठेवायचे म्हणजे, दोन प्रकारचे कोठ्या होते ते, एक नवा गहू, एक जुना गहू असं असायचं त्यांच्यात मग ते आजी ना नेहमी जुना गहू काढायची दळायला नवा नायी, म्हणजे पचायला जड असल्यामुळे
बरोबर
आणि रात्री नायी करायच्या पोळ्या वगैरे रात्री करायचीच नायी, शंभर टक्के पोळ्या करायचीच नायी रात्रीच्या वेळेस दिवसा करायचे कारण की ना ते आपण म्हणलो ना जुने लोकं शिकलेले नाही पण त्यांना ज्ञान भरपूर होतं.
हो ना तेव्हा त्यांना कोणीच सांगितलं नाही असं त्यांनी ठरवलं मनाने म्हणजे त्यांच्या आईने आजीनी असंच
एकमेकांना ज्ञान देत गेलेले ते हा आता आपण म्हणतो ना सगळे शिक सुशिक्षित हे शिकलेले पण हे ज्ञान नाही त्यांना
नाही नाही नाही आपण म्हटलं ना अरे नको हे खात ते खातर नाही कसतरी लागतं कसंतरी लागतं.
की आपण काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे आणि काय केव्हा खायला पाहिजे. हे ज्ञान नाही.
हम्म रात्री फळ खाऊ नये म्हणतं पण
हम्म तरी पण मग खाणार ये. रात्री नाही खायचे रात्री दूध पिता दही पण नाही खात रात्री बरं का ब
ते
त्याच्या सायंटिफिक रिझन पण ये आध्यात्मिक रिझन पण आहे त्याच्या
हो आणि हित होणारच रा
हो दही खाल्लं का पित्त होतं आणि कसं लक्ष्मीचं प्रतीक असतं दही
हो.
आणि तेच्यामुळे आरु लक्ष्मी रुष्ट होते आपल्या
बाबा म्हणजे हे खरंच मला माहित नव्हतं. जेव्हा योग्य असं काय काय इतकं या ते घरातल्या ह्याच्याशी जोडलेलं कितीही असतयं पण लक्ष आपल्याला माहिती नाही
आमच्या घरांमध्ये रात्री कडी नाही दही खाणार नाही कडी वगैरे सकाळीच होते. रात्री नाही होत आणि पोळ्या शंभर टक्के टाळतो आम्ही रात्री खाणं.
कल रात्री काला. दिवसभर कसं एनर्जी असते आपल्या आंगात रात्रीच्याला मग आपण झोपतो तर मग ते शरीराला पचवायला पण जड जातं सगळं ते
हो ना हो ना हो ना आपलं जेठरागणी रात्रीच्या वेळेस मंदावतो ना आणि स सकाळी सूर्य उगतो तसं मग ती जटरागणे तेजस
हा वाढत जाते आपली भुक वाढत जाते म्हणजे अकरा साडे अकरा पर्यंत एकदम आपली भूक वाढलेली असते.
हो ना हो ना आ तो टायमिंग कस असतो सकाळी आठ आठ वाजायला का नाष्टा व्हायलाच पाहिजे. थोडाफार का असेना एक प्लेट, आरोग्यासाठी अति उ तम आता माझी आई चौसष्ट पासष्ट वर्षाची ये.
हम्म
म्हणजे अजूनही ती सगळे कामं करते ती गहू निवडे हो आणि ती कुरडाई पापड काय काय आहे ते तिला सगळं करते ती म त्यांचं शेड्युलच आहे त्यांच्या सकाळी आठ साडेआठ ला ते नाश्ता करता
आणि गप्प पण नाही त्या बायकांना माझी आई पण तशीच
हं हं बारा एक ला जेवण. रात्री परत आठ वाजे, आठ वाजेपर्यंत त्यांचे जेवण होऊनच जातं म्हणजे जास्त उशीर होतच नाही.
केल ना तरी आमच्या घरातले सगळे झोपलेले असतेत.
हम्म
म आजी आई कधीतरी मग आ आता आईला झोप लागत नाही म्हातारपणा पु पण रात्री उशीरा फोन केला की, घाबरायचं काय झालं असं होतय, त्यांना म्हणजे त्यांच शेड्युल कस ठरलेल आहे गाव गावचं, आयुष्य खूप
तिकडची शुद्ध हवा, भाजीपाला शुद्ध असतो ताज्या भाजीपाला असतो, आणि जास्त करून सलाड करूनच खातात ते कच्च्या.
हो, आपली जेवणाबरोबर मेथीची भाजी खातात कच्ची कच्चा कांदा, कच्ची कांद्याची पात
हो आता कैरीचे सीझन चालू झाल ना, रोज जेवणात त्यांची कच्ची कैरी असते.
हो, कैरी
रोजच्या जेवनात सगळं कच जास्त करून ते कच्च्या भाजीपाला जास्त खातात. गवारच्या शेंगा कच्च्या खातील मुळा, गाजर, टोमॅटो म्हणजे त्यांच्या सलाड असतोच म्हणजे जेवणात, जेवण कमी प्रमाणात असत हो आणि या गोष्टी त्या
हे ह्याच्यामुळ फायबर जास्त जातात पोटात.
हो हो, पण ते बघा ना ते शिकलेलं नाही पण त्यांना ज्ञान किती ये.
हा मंग.
शरीरा विषयी किती ज्ञान आहे.
करून करून, भूक पण लागते.
हम्म, तर आता उन्हाळ्यात बेला बेलाचे शरबत करून पेतील. बेल हा थंड असतो ना,
थंड. आणि लिंबू तून म्हणजे कुणी आल की लिंबू सरबत करून दया. दुपारचं, चहा वगैरे जास्त नसतो त्यांच्याकडे.
हो तेच ना, नाही त्यांना म्हणजे
कोण? म्हणजे किती मोठ्या आहेत माझ्यापेक्षा त्या खूप मोठ्या आहेत, तरी पण माझ्यापेक्षा दुप्पट-तिप्पट काम करतात त्या. शेतात जायच, बकऱ्यांना घेऊन जायच.
हं हं हं
काय म्हणतात तो ऊस, मका ते सगळं वाहून आणतात डोक्यावर घरच्या छोट्या बकऱ्यांना खायला घालायला ते
हम्म हम्म हम्म
मला म्हणतात, इकडे ये तुला दोन महिन्यात तुला नीट करून दाखवते.
काय होणार नाही, होणार नाही म्हणाव माझ्याने.
हो ना ओय ओ ताई दोन महिन्यात मी, दोन महिने कशी राहू आता पोरांना सोडून म्हणजे काय होत्यात झालेत पुरी मोठ्या त्यांच काय हगनमुतन काढाचं असतं काय तुला, मला म्हणतात, काय मांडीवर घेऊन झोपती काय त्यांना?
तस नसत ना मग, म्हणा सगळं लक्ष काय नाही.
हो ना.
स द्यावं लागतं ना.
द्याव लागतय, म्हणजे अजूनही आम च्या परिवारात म्हणजे प्रेम माया टीकून आहे की ही माझी जाऊ मुंबईला राहते आणि लय शयनिंग कर ते आसल काय नाही त्यांच्या मनात बर का.
नाही नाही नाही नाही आणि तुम आपणही तसे राहतो ना. नही जुळवून घेतो सगळं असं म्हणून त्यांना आपल्याबद्दल प्रेम वाटतं.
खरं हाय, खरं हाय, आणि आपण काय रिकाम्या हाताने पण जात नाही जाताना. कुठ लेकरांना घेऊन जा स्वेटर तर दर दोन वर्षांनी मग पोरांना स्वेटर नई, काय नई, थंडीच्या दिवस गेलातर काय त्या वेळेस असं काय- काय न्यायचं इकडचं खाऊ न्यायचं त्यांना
हम हम हम.
कपडे काय गळ्यातलं, कानातलं, नातींना त्याच्यामुळे
मिळतं आपल्याकडे स्वस्त आहे मग घेऊन जायचं काय. हा त्याच्यामुळे त्यांना वाटत नाही प्रेम वाटत ना एकमेकांबद्दल.
वाटतं, आणि कौतुकाने घातात हे बघ आज्जे मी तू दिलेला फ्रॉक घातला होता बरं का आमच्या शाळेत गॅदरिंग होत बरं का असं करून ते फोटो पाठवतात मला, म्हणजे मजा येते अजून म. ते नातवं नाही झाली पण ते आज्जे आज्जे म्हटलं की लय बर वाटत.
माझ्या पण मावस बहिणीच्या खूप मोठ्या आहे आमच्यापेक्षा, आम्ही लहान आहे ना. त्या नातू नात, नातू म्हणजे मोठे- मोठे आहे त्यांचे.
हा, हम्. हे असाच परिवार आपला म्हणजे किती चांगला आहे सगळं कुटुंब, नातेवाईक एकमेकांविषय प्रेम आसन हो काय- काय आहेत बरं का, आमच्याकडे पण आहेत, आणि सगळीकडेच असतात, काय- काय लोक ना मुद्दाम काड्या लावणार
म एखादा असतोच तसा, नऊ चांगलं आहे ना आपल्याला आपल्याकडनं चांगलंय ना नऊ म एकाला सोडून द्यायचे.
सोडून द्यायचं, पण ते कसं करतात बघा मी तिकडे गेले तर बोलवणार चहाला आगं ती तुझी मोठी जाऊ तुमच्या शेतात किती फार कमी हे टाकलेय खत, त्यांच्यात शेतात जास्त टाकलय, तुमच्यात कमी टाकले, टाकू दे मरू दे. ते ऊसच आहे ना ते मी स्वतः उपटून खाणार आहे तू काय खायला जाणार आहे ऊस?
हो.
तुमचा ऊस वाढला पाहिजे ना, जास्त टन अप दिसला पाहिजे, वजन झालं पाहिजे, जेवढा होईल मरुदे, पण तेवढी मेहनत घेतात ना ती लोक.
आपण स्वतः जात नाही ना मग ते जेवढं झालं तेवढं काय करायचं मग.
काय करायचंय मग, तेवढंच आपल्याकडे थोडंफार मिठ मिरचेला आधार होतो.
हाव, आणि कस ये हो म्हटलं हो मध्ये सगळं ये, जाऊद्या तिकड, ह.
तरी पण मी कधी म्हणत नाही
हो ना, जास्त बारीक बघितलं का मग ते नुकसान होतं.
नुकसान होत आणि बरं त्यांनी केलं असेल की नसेल आपल्याला काय माहिती ना ही सांगते म्हण आपण खरं कस धरायचं?
नाही नाही आपण स्वत पाहिलं का डोळ्याने नाही पाहिलं ना, मग ते हो कस काय म्हणायच आपण.
बर त्यांच्याकडून शेत काढून घेतले तर दुसरे लोक नाय करत जाम त्यांना हे असत. तव घमेंड कि लोकांच्या इथं काम करायला, मग नाही मजूर पण मिळत नाहीत ना, मग हे लोक मजूर आणतात कष्ट करतात.
ते करता सगळं मग ते बघा माझं ते म्हण आहे, ते सगळ करताय ना मग ते आपल्याला दहा पावशेर मधून दोन पावशेर त्यांनी घेतले अन आठ आपल्याला दिले ना तरी परवडत आपल्याला, काय हरकत आहे? आपलेच आहे ना ते काय परके थोडी ये.
नाहीच ना एकच रक्त आहे ना ते आपल्या बा नवऱ्याच आणि त्याचं एकच रक्त आहे.
आपलेच आहे ते. परके नाही ना.
हम्म समजून घेत नाहीत व माणस एकमेकाला त्याच्यामूळ भांडणं वाढतेत. त भाऊ भाऊकी म्हणतात ना भाऊकी.
हो ना, एकमेकांना समजलं ना त सगळं व्यवस्थित होतं
हो ना आपले म्हणजे करुना राहिलीच नाही लोकांच्यात आता हे कसं हे ना असं केलं म्हणून मी पण आणणार. म्हणजे इर्षा पण खूप वाढली, त्याच्या घरात टी वी आला माझ्या घरात पण मोठा टी वी आणणार मी.
नाही हो आधी काही नाही होत ताई आधी काही हो त का? तुमच्या अन आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं.
काही नव्ह द रॉकेलच्या चिमणी पासून मी बघितलंय आयुष्य. आणि आता ए आय तंत्रज्ञानापर्यंत आपण पोचलोत. म्हणजे आपण केवढे मोठे साक्षीदार आहेत इतिहासाचे. झाले, झाले का चालेल मी कट करते आता तिकडून तुम्ही लावा मग.
हो चालेल ठीक आहे.
हॅलो ओके ओके